हॅलो.
हॅलो, हॅलो. हो, हो. हो येतं की. हॅलो. हा बोल ना ऐकू येतं.
अ म्हणजे मी, अ आमच्या इथे एक अकॅडमी चालूय.
हा, हा.
मग त्याच्याविषयी, इन्फर्मेशन सांगण्यासाठी तुला कॉल केलाय. अ जेवलीस काय?
हो, हो. जेवूणच बसले.
हा, हा. आता मग आता. तुझ्या घरात म्हणजे एक लहान मुलगी किंवा बारावीपर्यंत कोण शिकणार वगैरे आहे का?
माझी लहान मुलगी आहे की. म्हणजे, ती आता नर्सरीलाय.
हा, हा. मग तू आता कुठे राहतीस?
मी इचलकरंजी मध्ये राहते गं.
हा. मग तुला, तुझ्या घरापासून जास्त लांब अंतरावर नाही य. राजवाड्यापशी आहे. आणि नर्सरी पासून, बारावी पर्यंत आमची अकॅडमी म्हणजे ती अकॅडमी आहे. मग जर तुझ्या मुलगीचे ऍडमिशन करू इच्छित असलीस. तर तिथे करू शकतीस. म्हणजे, पूर्ण त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार, परत त्या मुलांच्या ह्याच्यानुसार, त्यांना ट्रेन केलं जातय. व्यवस समजून घेतलं जातय. त्यांची काळजी घेतली जाते. परत कसाय, फी पण कमी आहे. आठ हजार आहे. काहीतरी वर्षाला. त्यात क तर मुलांना टेक्स्टबुक वगैरे सगळं. अकॅडमी करून पूर -पुरवले जातात. अ आणि नर्सरीच्या मुलांना ोडं म्हणजे शिस्तीच सि प्न मध्ये राहायचं. हे करायचं हेथून शिकवलं जाते म्हणजे रेग्युलर जेवताना त्यांनी वगैरे कसं बसायचं. घरात बोलताना कस बोलायच असं म्हणजे संस्कारांचे धडे दिले जातात. मुलांना लहान मुलांना आणि अकरा दहा पहिली ते चौथी शाले अंतर्गत आणि शाळेबाह्य सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी पण घेतली जाते आमच्या अकॅडमीत परत पहिलीला काहीतरी दहा हजार रुपये फी आहे. आणि तिथून पुढे दोन दोन हजार रुपयांनी वाढत गेली.
हा ह. मगग ते अ. नर्सरीवाल्यांसाठी म्हणजे तुमची इंग्लिश मडियम. अकॅडमे कि मराठे.
आमच्या इथे ऑलिम्पियड म्हणजे त्यांच्या ति. ऑलिम्पियड प्लस सेमी इंग्लिश अकॅडमी पण आहे मग तुला कुठे? पूर्ण इंग्लिश मुलीला जर आतापासून जर जास्त वाटत असलं होत. म्हणजे लोड वाट असेल तर सेमी इंग्लिशला जरी घातली तरी चालते.
ह मग माझा डाऊट काय आहे म्हणजे आता इंग्लिश म आप घात आपल्याे मरा. कस असत कि वेगवेगळे त्यांच्यासाठी हे असतात ना. स्पर्धा परीक्षा वगैरे असतात प्रत्येक वर्षी मग त्यांना कसं त्याचा बेनिफिट होत ना जर त्या स्पर्धा परीक्षेत त्याचा नंबर राज्यात किंवा केंद्रात जरी आला. तरी शिष्यवृत्ती भेटल्या पण तशी इंग्लिश मिीडियमला असते का?
हो आमच्या इथे सुद्धा वेगवेगळ्या आयटी एस मंथन स्कॉलरशिप यासारख्या सगळ्या स्पर्धा स्पर्धा परीक्षा प्लस. कराटेचे क्लास. म्हणजे मुलांना शारीरिकदृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी ते आणि घेतलं जातं अदर ऍक्टिव्हटीमध्येध्ये हॅलो. हॅलो!
त्याला शिष्यवृत्ती वगैरे भेटते.
हा होय शिष्यवृत्ती दिन सगळं मिळते.
अशी इंग्लिश मिीडियम ला पण आहे एक्झाम. परीक्षा.
हो आहेत की सगळ्या स्पर्धा आयटी एस मंथन्स. स्कॉलरशिप आणि परत आपलं कराटेचे अदर ऍक्टिव्हटी.
वगैरे सगळं आपलं ह्याला येतं ना. मराठी शाळेत येत.
नाही आपल्या इथे मराठी शाळेत कोणत्या असतात. सांग अथर्व वेद आणि अ कुठलीवरर. आयटीएस आयटीएस नसत्या थांब अथर्व वेदने अनेक कोणते्या तरी असते.
तेच सांगते मी आ हे. मी काय म्हणते ते चौथीला वगैरे कॉलरशिप ला असतात. हे सगळं मराठी शाळेत असत जे स्कॉलरशिप नगोदय एन एम एम एस.
हा हा एन एम एम एस वगैरे आमच्यात नसते आमच्यात ऐतेस म्हण. स्कॉलरशिप स्कॉलरशिप सगळीकडे सेमच असते फक्त.
ते ह्याचेच असतात ना अबॅकस वगैरे. ते म ते अबे कस.
अभ्या कसत पण नॅशनल लेव्हललाच प त्याला स्कॉलरशिप आहे मिळते मुलाला जर तो. म्हणजे नंबर आला हो आहे.
हा हा.
म्हणजे त्याला काहीतरी दिले जाते.
त्याच्याबद्दलच डाऊट होता.
हम्म. आणि त्यात आणि ती अदर ऍक्टिव्हटीमध्येध्ये मग मुलांना जरा चांगलं हे. डिसिप्लिन त्यांनी लागू दे म्हणून वेगवेगळे. म्हणजे बाहेरून सर बोलवले ते पिईचे तास वगैरे घेतात मुलांना शारीरिकदृष्ट्या प्रबळ बनवतात म्हणजे थोडफार कठीणपणा त्यांच्या अंगात यावा म्हणून
हो
हा आणि करा अंबकस पण कंपल्सरी हो अंबकस कंपल्सरी असते आता अकॅडमी चालू होऊन एक दोन तीन महिने झाले की अभ्याक स्टार्ट करतात. मग तिथून पुढं आणि मेन विषय म्हणजे अनुभवी शिक्षक आहेत तिथे सगळी. आणि अकॅडमी एकोणीस वर्ष झालं काहीतरी त्यांची अकॅडमी सुरू झाल्या. आधी ते काहीतरी क्लासेस घेत होते दहावी वाल्या मुलांचे. मग त्याच्यानंतर त्यांनी.
्या. जरा रविक्लासेस ऐक नाहीत आहे.
हा हा खूप मुलं क्लासेसला. सुद्धा येतात अजून सुद्धा चालू आहे रात्री दहा वाजेपर्यंत त्यांची स्टडी बॅच चालू असते बहुतेक मग. अ आधी क्लासेस चालू केले एक चार पाच वर्ष क्लासेस घेतले तिथून पालकां. च्या इच्छेनुसार सरांनी परत आणि मग अकडमी चालू केली. मग अकॅडमी चालू करून आता एकोणीस वर्ष झाली त्यांची परवाच वर्धापून दिन काहीतरी झाला. त्यांच्या अँकॅडमी चा मग त्यांनी आता पर आणि नवीन डेव्हलपमेंट म्हणून त्यांच्या गावात निवासी गुरुकुल निवासी स्मार्ट एज्युकेशन अकॅडमी काढल्या अअ
च छान
मग त्या ठिकाणी ते राहायला निवासी म्हणजे जी राहणार आहेत परदे गावातून येऊन
हो
त्यांच्यासाठी सगळी सोय केल्या खाण्यापिण्याची सगळी सोय आघोळीची सोय आहे सगळी सोय आहे तिथं आता कमीत कमी काहीतरी पन्नास ऍडमिशन हा घरगुती जेवण त्यांनी स्वतः करतात घरगुती जेवण आहे त्यांच्या तिथलं
हम्म ते एक बेनिफिट आहे नाहीतर एक ठिकाणी कस आईवडील म्हणजे शिकायला म्हणून पाठवतात पोरासणी लांब पण अस वेळेवर म्हणजे वेळेवर असतं पण सगळं बेत त म्हणजे असं अ जस घरच्या जे हातचे जेवण होतं तसं होत नाही ना घरातलं पण जेवण भेटतय ते भेटत नाही त्यांना मग त्यामुळे मुलांची वृत्ती काय होते की नाही जेवण चांगलं नाही मला इथे थांबायची नाही अशी वृत्ती भरपूर मुलांचे होते त्यामुळे त्यांना बाहेर जायचंच नसतं हा
हा इच्छा होत नाही ती तस बघून मग त्याच वाटत की बाबा घरी असलेलं बरं असतं आई बाबाकडे
हम्म
हम् असं काही नाहीये त्यांच जेवण घरचे असते घरगुती आहे त्यांच जेवण पूर्ण म्हणजे घरातच त्यांनी त्यांची बायको त्यांची आई आणि त्यांच्या दोन भाची काहीतरी आहेत आणि दोन मावशी प्लस दोन मावशी घेतल्यात त्यांनी आणि तुझी मुलगी नस री लाइक म्हणते ना नर्सरी म्हणेजे आब मुलाना शी शु आलेली कळते ते मेजर कळत नाही की मग त्याच्यासाठी कणी मावश्या सुद्धा आहेत ज्या त्या मुलांचंसुद्धा सगळं बघतात
हा हा
हम्म त्यामुंळे म्हणजे काय असं टेन्शन घ्यायचं काय नाहीय मुलीला सोडलीस तर अजिबात काय काळजीच करायची नाही दोन वाजेपर्यंत सांभाळतात पण व्यवस्थित आपलं बाळ असल्यासारखं मावशी त्या सांभाळतात हम्म मग म्हटलं ऍडव्हटाइजमेंट करा म्हण सांगितलेली म सांगूया मधलं एक चांगलं आहे चांगलं होतय
हो जे चांगलं त्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे ना
हा होय माहेर म्हटल सांगलेलं दुसरीकडे जाण्यापेक्षा
आणि कसं असत एक वर्ष पॅरेंट्सनी म्हणजे घालून बघितल्याशिवाय समजत नाही नेम आपल्या मुलांच्या काय इम्प्रुव्हमेंट होत्यात त्यावरूनच कळत की म्हणजे त अकॅडमी कशी आहे काय त्यावरून कळतं मुलांच्या सगळ्या इम्प्रुवमेंटवरून
होयच की म्हणूनच म्हणलं म सांगूया म्हणलं काय म्हणजे शेवटी निर्णय तूझा आहे सोड तुला जर जवळ पडत असेल तर घालू शकतेस लांब पडत असेल तर काय तुझी इच्छा
मी आणखी काही अजून माझ्या मैत्रीणी आहेत त्यांच्या आहेत त्यांना सांगे
आणि जरी त्यांना अकॅडमी जॉईन व्हाला म्हणजे अकरावी बारावी सायन्स अकॅडमी आहे फी जास्त आहे साठ हजार आहे बहुतेक वर्षाची
हां
मग जर ती परवडत नसेल तर अटलिस्ट क्लासेस तरी लावा क आ म्हण त्यां नवव व पंधरा मुले आहेत
अच्छा
हा म्हणजे रिझल्ट पण चांगला लागला आणि बारावीचा पण ऐंशीच्या वर पाच काय सहा मुलं आहेत
च्छान
सायन्स अकॅडमीची आणि सिटीला तर अबो नाईनटी सेव्हन आहे एक विद्यार्थी आणि उरलेली नाईंटी फाईव्हच्या आसपास आहे सेटचा रिझल्ट लागला हा त्यांचा अकॅडमीचा पण आहे आणि क्लासेसचा सुद्धा आहे म्हणजे असं देखावा काय नाही मनाचं काही नाही आहे सगळं आहे ते रियालिटी समोर आहे कि बाबा लागत नाही
हा ते एक बरं रा आहेणार सगळ रियालिटी आहे नाहीतर अलीकडे कसं आहे अ काही नसं म्हणजे उगजच देखाव्यासाठी वगैरे भरपूर काहीतरी ऍडव्हर्टाईजमेंट करतात आणि लोक जास्त ऍडवटाइज अ्रॅक्टिव्ह होऊन तिकडे मुलांना आपल्या घाला जातात फक्त अलीकडे म्हणजे सगळं ट्रेंडिंग झाले रील वगैर सगळ ऍडव्हटाइजमेंट बघायची आणि तिथे घालायचा पण त्याचा पूर्णपणे विचार करत नाहीत प्रत्य पेक्षा आपण जाऊन बघत नाहीत की तिथं काय काय नाही जास्त असं पॅरेंट्स पण चौकशी करायला पाहिजे सगळीकडे..
हां हा साक्षी तुला एक पाच मिनिटात कॉल करू मी.
हो हो चालेल.
हा ह.